हॅलो!
हो आवाज येतोय?
येतोय येतोय.
ओके
आपण वाहतुकीच्या नियमांबद्दल बोलायचं का?
चालेल ना बोलूया.
हम्म हम्म हम्म
अ तुम्ही कुठून आहात प्रॉपर?
म्हणजे बाहेर पडून का?
नाही नाही म्हणजे तुम्ही अ तुमचं कुठलं म्हणजे कोणत्या शहरात राहता तुम्ही? आत नाशिकमध्येच राहत ना नाशिकमध्ये तर नियमच लागू नाही होतेय सध्या.
बापरे! मागे केले होते लागू.
किती एका दिवसात किती गुन्हे त्यांच्याकडे लगे रजिस्टर झाले होते. सीसीटीवहीज होते चौका चौकांमध्ये. त्यांनी लावलेली तर आणि त्याच्यानंतर जे रस्ते फोडीचे काम सुरु. केले बापरे! सगळे नियम धाब्यावर. त्यांनी स्वतः एका एका रस्त्याचे दोन जे जेव्हा डायव्हर्शन करायचं सुरू केलं. बापरे बापरे बापरे? हे ट्रॅफिक जाम आणि काही विचारतो सोय नाही. एकही रस्ता असा नव्हता की शॉर्टकट शोधला आणि त्या मार्गे गेलो तिथे लगेच ट्रॅफिक जाम नाही दिसले असं.
आता ना वाहनांची संख्याच म्हणजे इतकी वाढलेली ए.
किती म्हणजे आपण बघतो प्रायवट वाहन. तेवढेच बसने प्रवास करणारी तेवढेच.
तेवढेच येत.
ट्रॅव्हल म्हणजे ट्रेनने बघितलं तरी तसच.
तसच हो म्हजे एवढ्या गाड्या असून पण बसला इतकी गर्दी अस
इतकी गर्दी असते बरोबर आहे ना
म्हणजे घरात माणसं कमी आणि गाड्या जास्त अशी अशी गंमत झालीय तरी पण गर्दीचये.
टू व्लरवाले आपल्याला तेवढेच दिसतात, रिक्षा ने हे प्रवास करणारे तेवढेच दिसतात आणि आपले फोर व्हीलर वाले तेवढेच दिसता.
खरं तर माहितीय का? नाही ना म्हणजे खर तर पाहिलं ना तर ही प्रत प्रत्येकाची जबाबदारीये आणि प्रत्येकाने जर ती म्हणजे जबाबदारी व्यवस्थित पेली ना तर हे नियम सगळे व्यवस्थित पार पाडल्या जातील. म्हणजे
बरबर. हेल्मेट तर हा गरज पडणार नाही ऍक्च्युली आपणच नियम पाळत नाही. त्यामुळे त्यांना ते पोलिसांना चौकात चौकात उभं करावं लागतं. हेल्मेट ची सक्ती केलेलीये एवढी तरी सु
शंभरातल्या दोन चार जण घाल हेल्मेट बाकीचे तसेच असतात. सीट बेल्ट लावून फिरायला सांगतात मोठ्या गाडीमध्ये तरी पण म्हणजे सोय आहे ना तुम्ही एवढी मोठी गाडी तुमच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली आहे ना मग तुम्ही तुमचं सीट बेल्ट लावायला काय प्रॉब्लेम आहे?
म्हणजे मोस्ट ऑफ जणांच्या टू व्हीलरला तर ते कुठे त्या आरशालाच अडकवलेलं असतं. किंवा म मागे कुठेे तरी लॉकच करून ठेवलेलं असतं.
कशासाठी माहिती फक्त पोलीस दिसतील ना तेवढ्यापुरत
घालणार हा मग ते पोलिसासाठी असत की स्व त्याच्या सुरक्षेसाठी असतं.
काही काही हुशारत अजून
कुठेच, कुठले नियम पाळले जात नाहीत पण हो! ॲक्च्युली मेजॉरिटी क्सिडेंट ते गाडी चालवताना मोबाईल पाळल्यामुळे म्हणजे गाडी चालवताय आणि मोबाईल हाताळताय मग ते लक्ष नसल्यामुळेच होत ऍक्च्युली.
तर आणि त्याच्यात आता ते सगळे सिमेंटचे रस्ते करतायेत ना त्याच्यामुळे तर फार अवघडच
अवघड झालं त्याच्यावर तर स्पीड लिमिट राहाची नाही की मग बापरे आणि ह सगळ्या गोष्टी ग समजत असतात की याने आपल्याला किती नुकसान होऊ शकतं.
होऊ शकतो खरंच म्हणजे सगळं कळतं पण वळत नाही अशी गंमत झाली आहे ती
फाईन भरायला तयार असतात पण नियम
हो तेच तर आणि सर्वांनी नियम स्वतःचा जीव असल आणि इतरांचे पण जेव वाचतील
स्व ताचा जीव किती महत्त्वाचा आहे व त्याच्यासाठीच हे सगळं केलेलं आहे असं आणि सुशिक्षित असू सुुद्धा लोक किती बेशिस्तपणे वागतात
आणि आपलं नाशिक कसं आहे म्हणजे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे त्यामुळे दरवर्षी म्हणजे लाखो भाविक आपल्याकडे येत असात
येतच असतात बरोबर आहे.
त्यामुळे वाहतुकीची जबाबदारी खर तरर म्हणजे जास्तच आहे आपल्याकडे म्हणजे पाहिजेच बा काय ना त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
तथे पोहोचायचं आपल्याला तिथे पंधरा मिनिट आधी घरून निघ झा आणि म्हणे समजा अर्ध्या तासच रस्ता आहे आपण पाऊन तास आधी निघा जेणेकरून तिथे आपण सावकाशपणे व पोहोचू शकू जास्त गाडी जोरात चालवण्याचाही प्रश्न येत नाही. स्वतःचाही जीव सुरक्षित राहतो.
आणि इथे काय माहितीय का आता प्रत्येकालाच घई कोणाला थांबायचंच नाहीे.
कधी कधी ट्रॅफिक जाम झाले की एवढे करण कर शहर माजवतात की त्याने ते साऊंड पोल्युशन एवढं कि माहितीय कि समोरचा का थांबलाय तर त्याच्या समोर तेवढी गर्दी त्याच्याम जाऊ शकत नाही ना
म्हणजे खरंतरी ही जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची म शासन कुठे कुठे लक्ष देणारे किंवा
आपण फॉरेन फॉरेन कंट्रीज च किती बघितलेलं आहे व्यवस्थित पण हे स्वच्छता पण आणि अजिबात म्हणजे ले किंग सुा नत त्यांच्याक इव्ह गाड सु एवढंच सुंदर पार्क केलं कि कोणाची गाडी काढायला कोणाच्या गाडीला म्हणजे बोलवावंच लागणार नाही की हा म्हणजे कोणामुळे कोणाचडणार नाही अशा काडं लावले असात त्यांनी
तच ना
मालं पाहिजे पण स्वच्छतेच्या बाबतीत आणि रूल्सच्या बाबतीत क फॉरेन कंट्रीज आहात
म्हणजे आपल्याकडे जर आपल्याकडे जर पासे चालणारा व्यक्ती असेल ना साईडने त्याचं सुद्धा काही खरं नाही आहे खरं तर
बरोबर आहे तो सुद्धा सेफ नाहीये तर ते बापरे म्हणजे त्याला येऊन कितीतरी उदाहरण अे सकाळी फिरायची ऐकलेले आहेत. कि त्या पाय चालणाऱ्यांना उडवून दिलेलं आहे बिचाऱ्यांना जिम जीव गमवावा लागला.
हो
सं.
एकदा म्हणजे अवघड गोष्ट झालेली खरं तर.
स्पीड लिमिटवर ना, असे फोटोच लावायला पाहिजे, जे गाड्या चालवतात. त्यांनी त्यांच्या मुलाचे, मुलीचे, जेणेकरून की याच्या पुढे गेलं, तर आपल्याला हे मागे, एवढे जण आहे आपल्यावर नाही? का आपल्यावर जबाबदारी आहे.
आहे. पण ना आता पाहतो ना, आपण कि कोणाला ती जीवाची काय पर्वा राहिली नाही ओ, म्हणजे हे तरुण मंडळी तर ते बाईक घेऊन इतके ते सुसाट पळतात ना,
बापरे!
होय. म्हणजे त्यांना ते नुसत जोरात शेजारून जरी गेले ना, तरी भीती वाटते आपल्याला.
एखादा गाडीवाला व्हायबल ल होवून जातो.
नाही, आणि असं वाटत, हा जर पडल ना, हा वाचणारच नाही.
हो हो हो. ते एवढं झिकझ्याक, झिकझ्याक मध्ये गाड्या चालवत ना, बाप रे बाप, ! त्यावेळे आता असं वाटत ते हा नक्कीच गाडी स्लीप होऊन, याचं नक्की, एखाद दोन चार तरी, अवयव मोडूनच जातात. हम् हम् हम.
खर तर्र वाहन ताना संयम फार महत्त्वाचा. हो ना. ते आजकाल मुलांचं काय, का? कोणीतरी केलेलं असतं, बघितलेलं असतं, त्यांचं. आणि म यांना करून बघायचं असतं.
ते तरुण रक्त.
पण मग त्यांना हे नसतं माहिती का? घरी, आपले आई वडील आहेत. किंवा आपले मूलबाळ असतील घरी.
हम्म. नियम पाळले तर ॲक्च्युली स्वतःचाही जीव वाचतो, आणि आपल्याबरोबर आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सलाही नुकसान पोहोचत नाही कारण स्वतःच्य काही जीवाचं बरं वाईट झालं, म्हणजे मग म बरोबर सगळे उघड्यावर पडतात ना, त्यासाठी नियम पाळणे म्हणजे मग आपल्याला
म्हणजे त्या माणसाच, जर काही बरं वाईट झालं ना, तर त्या बाईचेच जास्त हाल होतात, खर तर.
मानव
म्हणजे ती आर्थिक सक्षम जरी असली ना, तरी पण एक आत आधार म्हणतो आपण, मानसिक आधार, तो फार गरजेचा असतो. तो म्हणजे एक वेळेस पैसा नसेल, तरी चालतो. पण मग घरात कोणीतरी पाहिजे माणूस. म्हणजे तो एक खूप मोठा आधार असतो.
हो माणसालाच, माणसाची गरज पडते ना.
होय. प्रत्येकाने प्रामाणिकपणे जर त्या नियमांच पालन जर केलं ना, तर उद्या, मी तर म्हणते, पोलिसांना पण उभं राहण्याची गरज नाही रस्त्यावरती. किंवा सांगण्याची गरजही पडणार नाही. अच्छा.
ॲक्च्युअली एक मनाचा ताबा पाहिजे प्रत्येकावर. कि नाही आपल्याला ही गोष्ट, ही अशाच पद्धतीने करायची म्हणजे मग ते, सवय लागून जाते बरोबर त्याचे.
प्रत्येकाचं कसं माहिती आहे का त्यांना प्रत्येक गोष्ट अशी लगेच पाहिजे.
हम्म.
अससल. कोणाला मागे राहायचंच नाही किंवा तोंडातून शब्द निघाला र निघाला का ती गोष्ट
राहिलंच नाही बरोबर आहे ना.
म्हणजे लहान मुल असो नाही तर मग मोठा माणूस असो. कोणामध्ये स्पेशल्
राहिलं नाही बरोबर दुसऱ्याकडे दिसली. काही गोष्ट कि ते आपल्याकडे कधी येईल.
बाय.
त्याने खूप हम्म त्याने असमाधानी राह.
तेच आणि मग त्यांना किती मिळत गेलं तरी ते शेवटी असमाधानीच राहतात पण
बरोबर ना.
हम्. चालेल.
चला आपलं झालं कॉल बोलता बोलता चालेल चालेल ठेव मग
हो हो हो बाय बाय गुड नाईट.
हम्.